हॅलो हा बोला ना.
अ म्हटलं काय करताय ते लुस खायचं म्हण.
काय नाही करी ते बाळाला जर का द्यायचं काम चालू ये.
हा हा म्हटलं आता. पाऊस पडतोय वखरनी नांगर चालू आहे टोमॅटो लावायच्या.
हम्म.
पिकं करायच्या वावरांमध्ये पेरण्या चालू करायच्या आहे ना.
हा आता काय पेरायचं मग. फब ह हम्म हम्म हम्म.
त्यामुळे चालले एक टोमॅटो लावायचे अजून. मग चाललंय एक एक एक एक.
हो ना.
हम्म. गायींसाठी गवत लावतोय.
कुठं?
इथेच वरती.
हं कोण कोण लावू राहिला?
अजून लावत नाहीये, पण वावर तयार केलाय. आता लावतीलच.
हो का?
हम्म.
तुमच्या इकडं काय कामं चालले?
आमच्या इकडं काय आता, टोमॅटो लावायचे आहे. भेंडी खुडायची.
हं द्राक्ष बाग वगैरे छाटली का आजून टाईम आहे?
टाईम हाय ना एवढे लवकर थोडी.
हम्म हम्म. किती टाइम बाकी आहे अजून?
अजून भरपूर टाईम बाकी हाय ना. हम्म तीन चार महिने तरी बाकी आहे.
अच्छा.
नुसती शेतीच करता का मग?
हो शेतीच.
हम्म, हम्म.
पेपर बंडल टाकायचे.
हम्म, हम्म.
परत आहे ना नांगरणी वखांणीला टॅक्टर आहेत.
हम्म, हम्म.
हम्म दोन ट्रॅक्टर आहे, गाडी आहे इव्हेंटच काम करतो आम्ही.
हम्म, हम्म.
इव्हेंट माहितीये ना.
इव्हेंट कसले?
लग्नामध्ये करता ती इव्हेंट.
अच्छा सप्तपदी आणि ते.
हम्म.
हम्म. परवडत का इव्हेंट करणं?
हो हो परवडत ना.
हम्म, हम्म.
हम्म त्याला खर्च तेवढा जातो ना?
हम्म, हम्म. किती ऑर्डर घेता, कितीपर्यंत?
तरी सहा सात हजारापर्यंत.
अच्छा.
हम्म आणि ते दूर करायला हो बर्फासारखा राहतो.
हम्म, हम्म.
हम्म.
हम्म हम्म. मजा अजून
अजून त्याला स्पायरो राहत्या, ते स्पायरो आणावं लागत्या.
हा, हा. अजून? हम्म हम्म.
तुम्हाला घ्यायला नाही आले का अजून?
हां.
घ्यायला आणि आले.
नाय अजून गं.
मग कधी येणार हाय?
येतील थोड्या वेळात.
हां का.
हम्म.
किती पाळीव हाय प्राणी तुमच्याकडे?
आमच्याकडे एक मांजर आहे, दोन कुत्री आहे. गाई आहेत.
हां.
तीन गाई हाय.
हा.
जास्त झाल्या बघ आता, एक विकून टाकी.
गाय का.
हम्म.
अं कुठं दिलू?
हो का.
हम्म.
तुमच्या गाईचं नाव काय म्हटल्या?
अं.
तुमच्या गाईचं नाव काय?
आमच्या गाईचं नाव, एकीचं मीरा आहे. एकाच एकीचं लक्ष्मी हाय.
हम्म.
हम्म.
कसली सुट्ट हो, राहिले की भात वगैरे कापू लागा. भात केला?
भात, हा भात केलाय. पुरणपोळी कसं रस्याला हाय ना मग भात
हम्म.
पुरणपोळी, सर्व बनवलंय, या जेवण करायला.
हो येतो ना. आता ये तून मेल भेटणार नाही ना, आम्हाला यायला. मेल भेटणार नाही, आम्हाला इथून यायला आता.
हा.
आमच्या आमच्या गावावरून रेल्वे जात्या ना हम्म आली का बघतो, वाट येतो.
हम्म ह.
नाही हो बसनं.
ना बसनं या ना.
अं.
अं.
हम्म बसनच यावं लागल आता.
हम्म.
यायचंय एखाद दिवशी, पण तो दिवसच कधी उगवतो काय माहित.
आ?
यायचंय एखादी दिवस पण तो दिवसच कधी उगवतो काय माहिती. काय डायरेक्ट जातो.
एका दिली.
हा ना. कसला आवाज येऊ राहिला तिथं?
इथं झाडून काढतेय ताई. गाई सोडल्या ना.
हम्म, हम्म, हम्म.
मी इथं झाडून काढतेय.
बाकी मग तब्येत बरी?
तू जरी
हम्म, हम्म, हम्म. अजून काय विशेष? अजून काय मग?
पाऊस झालाच नाही का आता?
नाही आता येवढ्यात नाही झाला पाच सहा दिवसांपूर्वी होता. आता खूप ऊन पडलंय.
हम्म. ते वाघड धरण भरलं का नाही? नाही का आणि ये
काय नाही अजून?
हा, हा पालखेड तरड
पालख्या धरण कोण नाही भरलेलं अजून.
हे घर आहे?
नाही.
हम्म, हम्म. बाकी मी तुला मग अजून काय विशेष? हॅलो. आ?
विशेष काही नाहीये आता.
बोला ना.
हेच काम इथंच चालू आहे शेतीचा.
हम्म.
हम्म. तुमच्या टॉमॅटो लावल्या का?
नाही अजून लावायचं आहे ना, गुरुवारी लावायचं आहे. अजून रोप काही आलेली नाही, गुरवारी येणार हाय वाटतं. गुरुवारी लावायच आहे. बागाची शेंडग बागाचे शेंडे, बागाचे शेंडे
बाबाची पिले अजून नाही येत येलेले काहीच.
नाही का, नारळाच झाडाला नारळ आहे का? नारळाच्या झाडांन नारळ आहे?
नारळ आहेत ना, आता लागली ना.
हम्म, हम्म. आता मोठाली काहीच नाही का? मोठालै नाही काहीच.
आता नाही फुल तोडली ना सर्व.
हा हा हा. मग आता काहीच नाही का?
नाही आता नाही.
हा, हं.
आधी खूप घोशे होते, दोन तीनशे होते नारळ त्याला.
हा मग, पाण्याचा नारळ हाय वाटतं ते ना?
पाण्याच नाय खोबरंपण हाय त्याला.
आणि मग पाण्याचच आहे ना ते?
नाही आम्ही छोटे छोटे फुडतो म्हणून त्यात पाणी निघतं. नाहीतर खोबऱ्याचं हाय.
हम्म हम्म हम्म.
हां.
नाही मोठा झाड आहे ते.
हां.
त्याला पाणी जात असाल ना?
हा जातं ना, ट्रिप वगैरे सोडल्यावरती जातं.
हम्.
काय म्हणता मग अजून?
होय, काय नाही. आता झोप येेव राहिली झोपायचंय, आराम करायचंय.
हं हं.
तुमच झाला आराम? हम्म.
काय नाय, आमचं चालू हाय कामाचं ते आता.
हो ना.
हम्म, करते दुसरे बाहेरचे.
हो मी. या मग चला खायला.
हां हां.
अरे क्यारे भाई.